हॅलो.... हा... आवाज येतोय का?
येतोय.
काय करायलास?
बसलोय... तू?... मी पण बसलोय. हुं हुं
आवरलं?
आवरलं... आवरून बसलोय.
हम्म.
जेवण वगैरे? जेवण वगेरे
हुं?
आलं की... हे आवरलंय सगळं.
हा हा... मग तेच मी जरा. आपलं फॅशन सेन्स.
हा... मी ह्याच्याबददल जरासं तुला माहिती सांगणार ए... हा हा सांग की.
हां. अ म्हणजे बघ आता आपल्या किती म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत
होय इथे प्रत्येकाची वेशभूषा वेगवेगळी असत्या होय
हा मग आपली कशी पार पारंपारिक वेशभूषा कशी नऊवारी साडी हा परत त्या साववारी साडी त्यात पाच वारी पण येत्या हा मग ग आता पण आपण कसं डेलीवेअरला अ म्हणजे घरात असलो की आपण काय गाऊनच घालतोय
होय
आणि कुठेतरी बाहेर जाताना मग ड्रेस किंवा एखाद चांगली साडी म आता आपल्याला फॅशन चान्स सेन सेन्स म्हणजे आपण कुठेतरी बाहेर जाताना काय घातलं पाहिजे कसं घातलं पाहिजे कुठल्या कलरच म्हणजे ते त्याच्याबद्दल थोडी तुला माहिती सांगतो हा मग पहिल्यांदा कसं आपण कुठं चाललोय म्हणजे कश कुठल्या ह्याला चाललोय ते पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे
पाहिजे
म्हणजे जर आपण पार्टीला चाललो असल किंवा ल नाला तर त्याच्यानुसार वेगवेगळे आऊटफिट आपल्याला जे वेर करता आले पाहिजे हम् मग त्यात पण कस किती कलर एकत्र घ्यायचे नाहीत म्हणजे तरी कॉन्ट्रास वापरायचा किंवा वेगवेगळ्या कलरच किंवा सेम कलरच जर आपण तीन कलर एकत्र करून जर आपण हे केलं फा वेर केलं तर ते आपल्याला म्हणजे ते वेगळं दिसत ते
वेगळा दिसतोय
मग त्याच्या नंतर आपण म्हणजे म्हणजे आपण काय घातलंय म्हणजे आपल्याला ते कम्फर्टेबल आहे का हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे हॅलो हॅलो हॅलो
होय आवाज कटाया लागलाय
हॅलो हॅलो
हा येतोय का आता आवाज
हा हा येतोय बोला बोला तुम्ही बोला माझा येतोय तुम्हाला माझा येतोय तुमचा येतोय मला बोलात तुम्ही हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो